म्ह हॅलो अ हे कणाच आहे हो काय नाही. हॅलो.
हे ओक आज होते हॅलो.
हां बोला क.
हॅलो हा मिस्टरांचा दुसरा नंबर आहे. ते होई ना ग टास्क ओपन होईन झालाय तुला सांगितलं ना ग ते पुढंच जायनं झालं. तुला जुना सगळ्यात पहिला केला बुक माझं पेमेंट लईच कमी झालं.
हा हा.
त्याच्यावर होई नाच ते अधिक कार्य म्हणते पण ते पूर्ण होई नाच पुढं जाईच ना. ते एक पण होईना कोण. हे ओपन करून ललं झालं. पण हे झालं नाही हे पण माहित नव्हतं मग सकाळी काय झालं ते घालवून हे लॉ. लॉग इन करून बघितलो आपण कस केलेल तस.
हां.
आणि ते झालं म्हणत म्हटलं तर ह्याच्यावरूनच करूया. आणि ते माझ आधीच हा. मग ते आधीच लॉग आउट केलो ते राह देच त्याच्या नादालाच लागाला वेळ जाणार त्याचा सगळा.
हम् नाही नाही तो पण.
अगं.
असं करा हे दोन मिस्टरांच्या मोबाईलमध्ये ठेवा आणि ते पण तुमचं लॉगिन. रा कारण त्यावर रिसिव केले एखद वेळेस पेमेंट येणार त्याच पण त्यावर.
पण त पुढं जाई ना की या पेमेंट झालंय कुठं त्याच्यावर अजून.
नाही होईल परत हेची फॉर्माची लिंक कसं भरला होता.
हे तवाच भरलेले की माझ्या फोन मध्ये हा. नाही नाही माझ्याच फोनवरलं केलत पण.
केलत होय.
पण ते झालं नव्हतं म्हणता ना हे झालं म्हणून टाकलं आणि नक. नोक हो समय म्हट तुमच्याच फोन मध्ये करा.
हा हा.
असं झालत.
हां हां.
मग सकाळी ते लॉग इन लॉग आऊट आपण केले त्या टाईप न होते का बघूया म्हटलं.
हा.
टॅक्स चा उपयोगच हो ना कालपासून झटालतो त्याच हो य काय होते का बघायला. आणि वेळ पण चाललाय म्हणता म्हटलं ते जाऊ दे नंतर बघाईल काय तर करायल मला हे ज. तर हे ज होते का बघूया मण झाले झालं जेवण.
नाही जेवायचं आता तुम्ही आत्ता आला.
होय आत्ताच आले हातपाय धून चेंज करून बसले. म्हणता म्हंटल करूया जर बाहेरच खाल्लं त्याच्यामुळे काही जेवल नाही.
हां हां काय नाश्ता.
हा.
हम्म हम्म.
लोणी डोसा खाऊन आलो येताना.
हा हा बाहेर गेले की तसच होते.
हा लोणी डोसा आणि जरा ज्यूस पिला.
हा हा.
काजूचा हत मग. होय ग मग काय बघितलं नाही म्हणजे पप्पा हनीच सेमट केलं
हा हा कारण मसाला डोसा साधा सत्तर रुपये लावता. परवा आम्ही खाल्लो तेव्हा,
ते काय मी कधी खाल नाही मी ल डोसा पेपर डोसा असल कधी खाल्लोच नाही म एक तर ते यात्रेत असते ते आंबोई खाल्ल्या.
हा
आणि ह्या लोणी डोसा का आवडतोय मला.
हा हा.
ते कधी खाऊन बघितलं नाही ते मसाला डोसा आंबो असत ना ते.
हा आंबोळीच के म्हणजे पातळ असं मोठी असते.
हा आणि मसाला म्हणजे काय असत तर,
हम त्यावर चटणी टाकली असते शेंगदाण्याची. आणि आत भाजी असत्या. ते एक खाली की पोट भरते ते सांबर चटणी असत्या.
हा हा हा..
खरं रेट वाढवले. मध्ये मसाले डोस्याच तरी पण सत्तर आहे मग लोहणी डोस्याच एक शंभर पर्यंत असत
सगळ्याचेच दर वाढवलेत ग.
हम्म
तर गॅसचे दर वाढल्यामुळे काय झालंय आणि तेल पण किती वाढलेय. त्याच्यामुळे सगळ्याच हॉटेलल्यांनी दर वाढवला.
काय करतो? हॅलो?
हां बोल की,
हा ते रात्री भातोडे्या जरा चुलीवर भाजले त्या ते कागद तिथंच ठेवला होता ना.
काय भाजल
भातोड्या.
हा हा हा
वाढलास का? दही वाढलास का चंपूतला शंबूतला दही पण द खराब होते ते.
मग आणि काय म्हणतेस.
काय नाही बघा
गॅसच जोर काय चालूय तिकडं.
गॅसचं काही माहत नाही हो आणतत त्यांचं त्यांनी त्यामुळे काय एवढी हे नाही कसं आहे गस्त तर
आधी नऊशतीीस न घेतो तुम्ही
हा
आणि आत्ता काय तर एक हजार पन्नास झाले वाटत
हा हा
आणि अजून वाढणार आहेत चौदाशे पर्यंत जाणार आहेत वाढत दर मग त्याच्या ह आणि त्याच्यामुळेळे काय झालंले सगळीकडचे हॉटेल वाल्यानी दर वाढवल्यात वीस वस रुपये वाढवत प्रत्येकाला सगळंच वाढले
तीस रुपये झाले वडापाव साधा
होय का
हम्म
आमच्या गावात तरी नाहीचं दहा रुपयेलाच आहे नाही मोठा मोठा वडापावस त तो पंचवीसला होता ना तो तीसला झालाय बरोबर आहे परवाच दिवशी जागे
झाले
हा आणि तेच सुद्धा
गावातलं काही छोट हा ते दहा रुपयेला आहेत पंधरा रुपयेला आहेत
हा पंचवीसाला मोठा साईज असतो तो दहाला आहे तीस रुपयेला
हम्म हम् जरा वडा मोठा असतो ना तिकडं कोल्हापूरच्या साईडला ना आपल्या इकडे कसं बन पाव असू नाही पावात घालून देतातच तिकडं नाही फक्त वडा आणि चौकून एक पाव देतात
होय होय
ह ना फक्त एक पाव देतात ना तो चौकनी ब्रेड हा हा हा आमच्या इकडे नाहीती पाव देतात पाव मध्ये घालून देतातथडा
हा
तिकड आम्ही कॉलेज ला होतो ना तेव्हा नाशता एकदा दोन आम्ही खालवतो वडापाव चौकणी पाव ती पाव संपते खर वडा संपत नाही
होय ते दहावाला वडापाव असते बघ त्याला संग ते साधे पाऊस देतात लाधेपाव आणि मोठा वओडा घेतला किं ते पेटेपाव असते
हा हा
असं असं
आमच्या इथं पण गावात गावात नाही म्हणजे कवटे मकळमध्येध्ये ते एड वडापाव म्हणून फेमस आहे वडा मोठा असतो भारी लागते त्यांची टेस्ट आणि ते खोबरेज असताना प तळ हा पातळ चटणी असत्या वीस रुपये लेख तो वडा आहे
ह
मग थोडी एक एक प्लेट भेळ खाल्लं ना एक एक वडापाव खायचा
बसस पोर्टस भरते
हा बाजार ते ना नाही गेलो ना मग ते नाश्ता करूनच ते येते
हा आमच्यात कसं कढवाडा फेमस आहे जास्त करून गावात कढी आहे आणि वडा असते हा छान वाटते ते
अ हा खरं ते वड छोटं असतत ना हम् हे तर हम्म
बाार लागते ते आपलं कटवडा आपण खातो ना वडा सांबर सारखं तस जरा जरा जरा तसं तेचत असत
म्हणजे ते वड्यावरच ते हे घालून देतात काय
हा वडावर कडी घालून देतात कडीी घालतात पाहिज वडा ठेवून बारीक शेव कांदाातसं घालत
हम्म हम् इथं नाहीच अस साईड ला असतंय ते कडीी साईडला देत आणि वडाप एका प्लेट मध्ये असं म्हणजे ते डबल हच प्लेट असते ना तसं
हा तसं घेतात पण कसं
हा ह
मला शक्यत गेलं म्हणजे बाहेर गार खायला जास्त आवडते वातावरण बघून थंडी दिवसात कायच गरम गरम खायचं उन्हा्या दिवसात घार घर खायच अस
हा हा
खरं नुसत कारकून पोट पण नाही ना भरत मग असं काही तर साधं साधा लोणी डोसा किंवा जरा काहीत जास्त बडक का पडल अससं काही खायचं नाही ते मिसळ वडा सांबार असं काय तर खाल्लं किल्ले स्फोटात कसर होते ना उष्ण देण त्यामुळे ते आता किती दिवस झालं खाल्लंच नाही हा तेच की म्हणून आता दोन तीन वेळा गेलेलो बाहेर तर लोणी डोसच खाल्लेला म्ही
हा हा
मस्त आमच मगशीच म्हणालते काय सारखं एकच खातीस
हा हा
ख त्यांना काय सांगून कळणार का
होय आज
आपल्याला माहिती होय
हम् हम
सुट्टी न्हती पण अशीच काढलेली त्यांची पण एक दोन कामं होतीय आणि पोरांची पण खरेदी होती उद्या शाळेची
हा हा
उद्यापासून श सुर आहेतत आणि तो पण नव्हता आरव मग थोडं थोडं सामान घेऊन आलो आणि जमल्यास तरर उद्या सकाळी जाय लागणार आहे कारण त्याची किं पेपर तर काय झाले काय मात म्हे फोन केलेला उचललं नाही मॅडमने आता पेपर हो झाले असतील हा पेपर झाले असतील संध्याकाळी लगेच रिझल्ट असते रिझल्ट झाल्यावर मग निघणार त्याने
होय काय लगे रिझल्ट लागतय
हो लगेच असते
हा ह म्हणजे ते ऑनलाईन क्स क्लास शाळेतर्फे आहेत का कसे आहेत ते
नाही नाही मी बाहेर नाही ला गलो खाजग
खाजगी म्हणजे ऑनलाईन ते
हा ऑनलान म्हणजे ते मॅडम जवळ नव्हं ना इिथं कुठं मला शोधलेल मला क्लास मिळाला नाही तो कोर्स चालत होता नाही गणितासाठी पाठवते की पाठवते
कितीवीपसन लावला तो त्याला
मी आत्ता लावलेलो म्हणजे काय झालं तुला सांग का मला शोधायला वेळ गेलाले तेवढा त्याचा शिकण्याचा म्हणजे तो मुदार मोठा झाला ग
हम् हम
पाचवीच्या आतली मुलं पहिलीची मुलं एकदम पटपट शिकतात तुला सांगायचं म्हणजे खरं मला चांगलं टीचर मिळाल नाही क्लास मिळाला नाही म्हणताना माझ्या मुलाला उपसर झाला पण त्यातनं पण शोधून मी दोन वर्ष तरी केलाय दोन परीक्षा झाल्यात म्हणजे दोन लेवल झाल्यात त्याच्या
हां हा
असं झालं खरंच मुलं हुशार होत्यात हा एकदम शार्प होत्यात पोर
यु पी एस सी, एम पी एस सी या बाहेरच्या परीक्षणा ते उपयोगी पडतय नय.
पडतय उपयोगी पडतय कुठली गोष्ट शिकलेली वाया जात नाय.
जात नाय हा तेच की म
त्यामुळ वयात असेपर्यंत सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असं माझं तर म्हणणय तुला मी सांगते कॉल वर
हा त्यांच सांगा की नंबर पण सांगा चालतय हा हा हा हा
काम ये माझं अजून एक